जेवला का?
हॅलो.
हा याला का आवाज?
हो आला आला.
हो का लागायल तुझ, इथून तूझ लागायला काता.
हो आले आले.
काय तुझ्या इथून फोन लागेना का?
हो हो. तूझ झालं नाही का पूर्ण?
नाही ग मला ते जमेना झालंय सपना.
हम्म हम्म, मला हे ना दला बाय करून. यांना दिलं करून, मला सांगितलं आता कसं करायचं दादा.
मग ते कॉफी करता यीना ना झालं हम्म मला कोमलचा आलता याच्यावर फोन. मला म्हणत होती
मग ते को-कोमलले विचार ना बलावून जरा.
दीडशे रूपये ती येत नाही ना ग. तेच ना, पण ती येत नाही इकडं आता. आठवा महिना चालू आहे तिला. घराच्या बाहेर जातं नाही असं हा. माझ्या गाणं होत नाही म्हटलं.
हो.
हा.
काही नाही म्हटलं काल गेलो होतो म्हटलं आम्ही अकोलेले.
हो का ग? हा.
वैशी मॅडम ने फोन कर. काल गेलो होतो म्हटलं. तिकटे मॅडमला फोन कर पाहिलं पोरगं? हो हो.
हो. आता काय करू?
इंजिनीयर आहे.
हो का? हा. हा. आणि लाखोलीच आहे का आडनाव काय?
हा दाखवायले पोरगं पुण्याला हाय हा कर ना लवकर तिचा जीव चालला.
हम्म बर बर पिझ्झा मार्केट
दोनचं पोर हाय आणि दोन्हीही सर्विस वर हाय आणि
हो का? दोन पोरं
पोरगं एक मुलगा आहे ना मुंबईला आहे जॉबवर.
हो का हा हा. आणि हायती मोठा आहे काय हे?
हो.
हो का, कसं आहे
पाठवत तुला फोटो कमलताईला पाठवले मी आता. कोमलताई मस्त आहे म्हणल्या.
हो म्हटलंय ल गे लाईन म्हणजे चांगलं असेल तर पाहिन पहिन मग हा ना. तेच म्हटलं चांगलं आहे. लाव‌ अजून एकदा.
जवळच्या जवळ बर आहे.
हो आणि पोरग पुण्याला हाय मस्त आहे पोरगं. हम्म. हम्म. हो फोटो पाठवते तुलै. आता पहायलाच बोलवायचं पोराला.
हो का?
हम्म. हम्म. ओ त्या मॅडमले फोन करा बर. लावा पटकन. मले फोन करू करू परेशान हाव ना. हा. हो. हो. आम्ही गेलो होतो ना. काल मधुरानी नेलं होतं घरबीर पाय नाही तेथे म्हणून.
हो का? म्हणजे त्यांन घर कसं चांगलं आहे ना?
हम्म, घर चांगलं आहे. हं हं, हो हो. हा हा बोल तू मना ते फोन चालूएत हम्म हम्म. चालू ए इथ एक घर. ताय हम्म हेच्या. हो आणि जुनही घर आहे, आता ते हो तिथच ए जरा असं दूर आहे आणखी ते अपार्टमेंट मध्ये घर घेतलेलं ए दोन बेडरूम ए किचन ए हॉल ए.
हा सुरू असत.
हो चांगलं आहे ते पण पण ते तिथं घेणार आहे म्हण ते. झाले हो हो, तिथं घ्याय टाइमवर पण नेलंय.
जॉबही चांगली ए अंकुरले विचारलं आदी. पोर म्हने चांगली ए जॉब, सगळ्यांनी त्याला बोलणं गेला का. चांगला सिनियर आहे म्हणे, चांगला मस्त हाय तो जर्नल हे तो, हा? पेमेंट त्याले आठ लाखाचं पॅकेज हाय आता सध्या.
हो का, म्हणजे किती नाय तर.
त्याला पडते सत्तर साठ सत्तर पडल. वाढते म्हणे आता ते बन हा. चांगलं ए पोरग, स्वभाव भीभाव चांगलं वाटत राहतेत ना. हम्म
आवडली बिवडली असल
सगळ रायले पण नको राहते सुपारी फोडून घेऊ. हं हं लग्न म्ह का यकाय ते कधी करायचं. हम्म आता याच वर्षी दिसं दिसं दिसं विथ झालं. हो मोठं, हम्म हम्म हम्म.
हो.
ते ग म्हणायचं की, नई तर करू लागतो, तुम्ही बी करा म्हणायचं लग्न.
नाय वो एवढ एवढं एवढं नाही आपलेच करायच ए लग्न.
हो
लग्न आमालाच करायचं आहे लग्न चांगलं करून.
हो ना हो.
हम्म? हम्म. काम झालं हम्म.
हा मनी बोलली न त्याच्याशी. होऊ नये म्हटलं आधी. कसं आहे काय, काय पाय म्हटलं हम्म बोल्ली ती.
हा हा.
पास झाला म्हणे.
हो का हा हा.
तेच म्हटलं, तुम ते बघू ते आपलं संपून जाईल म्हटलं. ए अनु स्वयंपाक करू राहिली बरं. जेवणा इकडं झोपायला चांला का तिकडं. हॅलो. हा हो तेचि आई गवालं गेली. हम्म हम्म गावाला गेली ती हम्म सांगतो सांगतो मग सांगतो, कधी येणार आहे वैश्यु?
वैश्यु लालय टाईम आहे मला नाही वाटात माझ येणार हाय तिथं.
बाई
लाग बासून लगेच तणी. जसं काय सासरी, वाशिमला जाऊन आले त पाहून रेश्माचा नवरा ते. खूप सिरियस आहे ना. भेटायला गेलतो, आ तस सकाळी सहा ला गेलो उथून सात ला पूजत. पोहचलो आठला तिथं पोहचलो, मग तिथन बस स्टँड ने ते संगीता जाऊ शकत कोणती करत नाही. हम्म मग गेलो मग तिच्या घरी. तिच्यास मग बारा साडेबारा तिकडच होती. घरी आली, भेटीच जेवण भेटून आली पुढचे तर घरी कोण तिकड गेलेले आहेत ते. ग दोन दीड वाजता आली दोन ला गाडी भेटली. री ते औषती गाडी गेली ती मुळा वगड.
दाबून गेलो की
पंढरपूर ला गाड्यात सोडलेल्या आहेत त्या त्यामुळे ते गाडीत भेट कि रात्री नऊ वाजे मला यायला घरी आदी सोबत होता आदीन ब अभियान ना. परहि ते न्यायतावीच्यायपूर्हि
काल नेल होत का सोब
हो कोणाच भरसा सोड म्हटलं काच म्हटलं ते काही. ते कुठ अस ते तेच्या बापाच लक्ष राहायं राहि नाही राग नाही जग. आणि ते रहिवाच्या जिज पण शेतात वगैरे जाते घरी मग कोणा सोडू त्या घेऊन घेते बा आपल्याला ड्रस जाऊ म्हटल. बसय कुठं काय नाहीडशे रुपय खर्च झालंय. बिज अभ्यास ना तिकिट लागला आग्र तिकीट येता जातात.
हां बाई
तर राग घेतो. म ते पाचशे रुपये म्या म्हटलं बाई, बस होते म्हण काय करायचं. सोबतातस ना बाई सोबत त
हा ना.
हमं मला वाटूला घेचंस म्हणजे पाव येऊन येत चांगला रागला काय.
हम्म.
येत हाय मम्मी दोन दिवस चला म्हणाव मावशीकडं येजा. याच काय नाही एवढं शाळेचं, पण त्या असं वागूदार सगळ्या याच्यात सगळे जण मग बोलतात म्हणं, जाऊदेल तिकडं. मग तुल श्रधाला पाठवून देतो. जाण्याच त वा हे तर दिव मला म्हणच काय नवयसच काय.
हो नऊस नउस तेच साडी घिडी घेऊन देवीले. हम्म आणि हे करा . हो का?
हा पन्नास हाय, एकोणपन्नास पण काय जाऊ आम्ही असं ठिकाणी काय जाऊ नाही. आईला वाटते पण सुखात राहावं, पण मी राज करते त्याच्यामुळं . अच्छा तिचा पा हा. नाही काय भांडायच काय मने नाही जाणार आहे . मी तर त्याच्यात जाणार आहे म्हणे गण
हम्म.
तिथं का तुमचं बाळा, तिथं आता रत्नागिरी आहे ना जा हे सरस आनं ती तर तिच्या मायला बोलवायचं तर ते इथं नको म्हणाय जाती. अं घरभर तिला विचारेले आं तिला काय गं, बहुतेक भरती झालती काय ती बिचारी.
हा हम्म.
तिसरीचं दहा दिव दिवसांनी दानं दिलतो. साबुदाणा धुतला नको म्हणून.
हां. हम्म हम्म.
मगं तिला वाटतते की नको उग आन
हम्म तिथेच आहे तो गाडी भाडा, हम्म.
मगं काय म्हणता तुम्ही?
काय नि बाकी मंग त तेच म्हटलं इले सांगाव म्हटलं काल जाऊन आलो पोरगा आवडलं कोमल ताईल सांगतलं. बोलताई माय आलं मस्त झालं चांगली खु शखबरी दिली म्हणे आज सोमवारी. ते ता आम्ही हर ती वाटला असं झालं तर कायच काय नाही करणारच होती ती दुसरं आता काय. ते काय मनात ठेवणार आहे का ती?
नाही नाही नाही मनात काहीच नाही.
नाही नाही काहीच नाही, उलट म्हणे त्यांनी त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे म्हणून प्रोजेक्ट. बाहेर नि चांगला आणि स्वभाव बी चांगला आहे याचा. असं ऐकून घेणार हाय, होय. कोण घ्यायलाच तयार नाही, पण जाई का पोरगं?
हो ना . पाहते तेच ते काजल पाहते हम्म. ठीक वन थउजंड वन थउजंड ते ग्रुप आहे त्याच्यात आहे ते. त्याचच आधीच मी तेचच म्हणालोय, ते कसं त्रास देतंय तेथे आपले पाहते ते तिथं, ते आता दवाखान्यात तर पोलिओ पुन्हा आता तर, अकॅडमी सगळे राहते तर हम्..
लग्न झालंच नाहीे वाटते. तरी भेटणार होती काजल काल, हम्म.
हिच्या झाला शेव करतच टाकायचं. कायच काय नाही सोड.
ऐवढी चांगली पोरगी हातान गमवली बाबा. बरं झालं बाई, काय करायचं बरं झालं ते. हम्म.
बरं हाय ह्या जवळच्या जवळ हाय.
मेन म्हणजे पोरग एकदम शांत चांगलं आहे, खूप मस्त आहे. हम्म.. तवा एकदम आणि ते दमिनी आहे ना, दमिनी ची सासू आहे कणी. तिच्या बहिणीचा म्हणजे चुलत बहि